अला का?
हा लागला लागला किती रुपये झाले र बहिणीच्या अकाउंटला?
चारशे रुपये कात नाही तिच्या हेज्यावय नाहीत माझ्या ही ज्याव हाइत. माझ्या हे ज्याव पेंडिंग लावतोय तुझ्या हेज्याव नाही आ.
अठठ्याऐंशीवाला नंबर.
व्ह्यच की व्ह्यच ती ज्या हे ज्याव नाय.
मग किती झाल्यात आता गोळा.
त्याच्यावर दीड हजार झाले की आत्तापर्यंत.
आतापर्यंत दीड हजार.
होय माझ्यावर दीड हजार तिच्यावर दीड हजार झाला आता तीन हजार झाल. बाकी काय. अजून एक जण आहे फोन लावाय त्याला बी रोज रोज लावतो म्हण - तय ते तुला फोन लावाय असतय म्हणून त्याला लावात नाही असं. रोज त्यालाच लावतो त्याला रोज म्हणते त्याज बी ते चालूय.
किती जणांचं केलेस.
तेवढाच तू आणि तू दोघ आणि उदक्या उदक्याच. उतक्या म्हटलंय किती बी काय बी बोला म्हटलं काय एवढं हे नाय उतक्या म्हण तू चुला करायचां आहे पण दिवसा जमत नाही.
अच्छा म उदक्या कधी म रात्री.
होय रात नाही नाही उतक्या नाही रात्री टाइमच नसतोय त्याला.
मग काय सकाळी.
काळी होय आणि ते काय ते तुझं टायमिंग हा हा तुला जमायज नाही त तुझं टायमिंग नाही जा
काय नाही ना जमत.
हा. बाकी काय?
बाकी बा धन्यवाद. दिवसभर काय घडामोडी काय दुकानाच्या आतात जेलमध्येच.
अहं अहं हं.
दिवसभर जेलमध्येच असतो आम्ही.
अ
रात्री प आम्हाला सुट्टी मिळते नऊ वाजता. काय नाही काय नाही. जाऊन जेवायचं न जरा चालायचं झोपायचं.
हा रोजच रुटीन लागल्या.
सासऱ्याचा फोन आलता. एकवीस तारखेला या म्हणून. मता कसं जायचं त्याच्या तेच लग्नाला त्या मेव्हण्याच्या?
आ अहं जायला लागणार की आता काय नाही म्हटल्यावर काय बोलायेत नाही अजून चौथ लगिन करल चौथं लगिन करल त्याला आणि जायला लागल. आ काय ऑप्शन नाही.
कुठ आहे लग्न?
लग्न आता राजस्थानला असणार आणि कुठ असणार हाय? तीन, चार दिवस जात्यात फुकटच. जायला एक दिवस त्याला एक दिवस आणि याला एक दिवस.
हा हा.
लगिन काय मोठं नसणार आहे फक्त आपलं ठराविक चार माणसात असाव म्हणून.
बर.
तेवढंच.
हा हा.
मोठं करून काय काय करायचं हाय.
खर्च आला मग त्याला आता.
काय आलं?
खर्च आला खर्च.
खर्चच हाय. याचं म्हणल्यावर दुकान बंद.
हम्म. भेटवस्तू काय घेत नाही ना?
नाय नाय. भेटवस्तू बीटवस्तू का नाय. तसलं काय भानगड नाही.
हा हा. वरती बरं हाय आपल. नाही आमच्यात घ्यायला लागतय.
नाही आमचं तसं काय नाही घेतलं तरी चालतय ना घेतलं तरी असं काय नाय.
नाही आमच्यातलं मराठ्यांच्यातलं लई ईर्षा अस त्या साडून घेतलं. त्याच्या मेहुणीच्या नवऱ्याने घेतलं की आम्हाला बी घ्यायला लाग
लागतय बरोबर.
मेव्हणी हाय श्रीमंत. आम्ही आहे गरीब. आमची
अच्छा अच्छा. ते घर वगरे घे म्हणून होय. मेवणी कशाची श्रीमंत दोन्ही एकच.
असं काय असलं की मग ते घ्यायला लागतय. मग त्यांनी घेतलं की मग इरशेवर घ्याला ला ते असं.
अह्या. बाकी काय बघ निवांत.
तुषार काय किती वेळ थांबला काय रात्री काल?
हा. रात्री अकरा का साडे अकरा वाजले की.
हा हा हा.
मग त्या हळूहळू गाड्या लागायला लागल्या रे त्या मोकळ्या जागी. मंग आलो म आता. होय ते मोकळं होतंण आपलं खेळत होतो परत हळूहळू देतं गाड्या लागयला लागल्या मग काय जागाच नाही कुठं काचबीज फुटायची.
हम्म.
मग अकरा सव्वा अकरा ला गेलो असणार मी काय टायमिंग नाही बघितलं. कोणच नाही ते परत आवाज क्रिकेट क्रिकेट.
क्रिकेट खेळत होता काय आयला डेंजरच केल . बॉल कसलाये रबरी हाय का हा हा.
हम्म.
बा.
म आता रस्त्यावर येऊन बोलाय लागली भाऊंनला तीथ आता तुषारला अस गाडं माहित येत माझी.
आता बी येईल परत त्या.
नाही नाही ते खे- खे खेळायला आलं तर काही वाटत नाही रे पण ते टी व्ही बघत बसायचं ते आवडत नाही आपल्याला.
हा बरोबर.
आणि त्यात ते अनेक कार्टून तीज्या आईला ते बघून बघून गुण बोर झालो त्याच्या आईला पाठ झाला आता ते तेच बघतोय सारखं
ते काय म पिक्चर बी तसच करते काय डबल डबल बघते काय पिक्चर.
कुठलं पिक्चर?
पिकच्चर लागला म्हणा काय लागलं तर ते काय डबल हा हा.
बाकी हे असलं बघत ते का युट्यूबला आता भरपूर असतंय ना.
हा हा हा.
युट्यूबला किती तरी व्हिडिओ आहेत ती मग.
हा हा हा बा.
ते पोर पण दोस पण सगळी तशीच.
हा हा.
त्याला पण जा लागते सोडायला दोस्ताच्या घरी.
हा हा.
आणि मी पण जात होतो कुणाच तरी घरी फिराय.
हा हा हा तु दोस्ताकडे जाग दुसरं काय करणार.
तु जाणार खेळाय दुसरीेडच.
मग. बाकी काय निवात. काय नाही तुमच्या इथं काय.
आमचा इथं आम्ही काय रीलस रीलस करणे आणि काही दिवसभर तेवढा उदयोग. आता जरा ते अ कप आणायचे आहेत शिक्क मारायचे आहेत त्यावर. अ टी शर्ट छापायचं आहेत टी शर्ट छापायचं आहेत. पुढच्या महिन्यात म्हणतोय डायरेक्ट मठ्ठाच चालू करावा.
अच्छा.
हम्म उगूच कशाला ते नास्ता करायचा आणि परत सवय बोर नाही होत बोर नाही होत बोर नाही होत. बोर होत नाही मला मला मी संशोधन लावत असतोय सारखा. रीलल्समध्ये कसं डेव्हलप करायचं काय करायचं ते दिवसभर माझ चालू असत. बोर होत नाही पण कसं होतय पैसे कमवलं पाहिजे रे. टाइम वेस्टेज जातोय.
हो हो ते आहे क
हा. बघूया पुढच्या पुढच्या पावसाळ्याला चालू ठेवायच म्हणतोया बघया.
ते पावसाला पण त्याच्या वला असा असतो की नाही. एकतर वारा पाऊस सगळं वाट लावून जात ती.
होय होय आणि रस्ते वैरे आमचं ते एक वेळ असं दुकान असलं की बरं वाटतय ते. म्हणजे लय बी असं टेन्शन घेण्यासारख काय नसत पहिलं कसं दुकानात आपलं लय भारी होतं ते.
हो हो.
पावसाचगी थांबायला माणसाला बरोबर.
हो हे कसं होत माहेरी छत्री बित्री लावा त कुठं उडून गेलं. वारा काय बारीक ठेवी त्याच्याला आलं की सगळंच घेऊन जातं या. नुसता पाऊस असला तरी काही वाटत नाही प त वारां पाऊस असला की लय
आता तीन चार दिवस झाला असल कडकऊन पडायला लागले.
होय होय आता तर ल एक कडक व्हायला लागले ते आता काय पाऊसच नसल्याकच झालाय या. असं वाटतं की दोन दिवसात पाऊस संपला सगळा.
होय होय.
हम्म.
पण येणार पाऊस काही नाही बन ना आता ऑगस्ट मध्ये असणार होय होय. हा. आता टी शर्ट छापायचंय काय कळ ना.
टी शर्ट आता कोण?
होय चार पाच छापाय लागते ते एकदम. हम्म.
मग चार पाच कोण घालणार?
मलाच लागते रे ते हे होत खराब होत आहेत वर्षभरान एक पाच सहा महिने
अरे जरा एक
नाही नाही नाही एकच आपला प च ठेवायचं नाही एकच म्हणजे एकच केलं बाबा साकार म्हटल्या जाई टी शर असं. ते सागर मठठावाल्या जा आहे असं ते वेगळे वेगळें नाही चांगलं. हा पहिला वा्हाईट नव्हतं वहिट आणि ब्लॅक कलरचं सागर म चा पांढऱ्याकरच हा. हा ब्लॅक नाही म्हणत आपल्या गाड्याची जिम कशी आहे जांभळा कलर आहे जांभळा जांभळा. जांभळा मग जांभळा छपायचा आणि सागर मटत पांढऱ्यात ल्यायचा असं डोक्यात आहे.
हा ते पण चालतय ते काय सॅम्पल देत असल की कलरमध्ये
हा देतेेत की पण अजून काय मला घावणच झालंय टी शर्टवाला चांगला शिक्कावाला कोल्हापूरला जाणार आहे आता तेवढ्यासाठी आणि परत अ ग्लास आणि ग्लासांचं करायचंय ग्लास छापायचाय.
अमर ग्लास क इ ति हजार.
ग्लास ह्यावेेळी काय कहरचं झाला ग्लासांचा. नाही. काय चार पाच लाख चार लाख तिरीगल असतील गला चार. चार लाख पाच अ चार पाच महिन्यात.
पाच महिन्यात ना मग ते एक ग्लास किती रुपये ला पडतोय तरी
एक ग्लास मला ते शिक्का मारून एक. ऐंशी पैशाला पडत असेल. सत्तर ऐंशी पैसे होय होय परवडतय आणि मी बि आता कॉस्टिंग विचारलं पुण्यात पुण्यात
हा
ग्लास वर शिक्का मारून दोन रुपये ला एक दोन अडीच रुपयेला अय कुठलं हा तेच की पण ताप आहे ना आपण स्वतः मारायला ते शिक्का एक एक एक एक ग्लासवर हा शिक्यासहित म्हणजे प्रिंटेड नाही नाही पुण्यात एवढं म्हणतोय म्हटल्यावर कोल्हापुरात त्यापेक्षा महाग असणार ते जिथं फॅ क्ट्री असत्या कनाही तिथं ती दोन रुपये म्हणतंय जिथं तयार होतात ग्लास
दोन रुपये ले महाग जातंय ते नाही परवडत
त्यांची काय चुकी नाही रे आपला रेटच कमी होता ना दहानं हो आता पंधरा करणार या वर्षी सोड या वर्षी करणार पंधरा आणि हा ते प्लॅटिकच कॉइन जरा कुठे मिळते बघायचंय त एक आहे ते नई टोकन म्हणून देत्यात माहितीये का हा ती ती ती पाहिजे मला
राशीद करायचं हाय कनाही त्यावर आ तुझं नाव पाहिजे सागर मठ्याचं
होय काय
असं टोकन कुठनं पण आणलं का नाही तसली टोकणं भेटायला लागली तर मग तेच किकी जर घालून घालून देणार टोकन आपला स्वः ब्रँड लागणार त्याला आणि लर पण आपला असा पाहिजेल की तिथं कुठं न न नसावं
होय होय होय मग एवढ्या गोष्टी आता कवा करायच्या काय लक्षात दिलं म टोकन बी बघितलं पाये पण ते तयार करून की तिला महाग पडते का काय काय माहीत
किती करायचेत टोकन पन्नासभर
काय पन्नासभर नाही नाही जास्त लागणार ना लगा
आरं पण खुळ्या टोकन तरी एकदा पिलं की ते एकदा ग्लास दिले की टोकन ते परत आपल्यालाच देणार ना
देणार की रे पण ते फिरायला टोकन फिरत राहत्यात
मग ते प पिलं के जाणारच दुसऱ्याला देता येते मग पन्नास भर लई झालं माया मते
कुठलं नाही नाही पन्नासभर नाही दिवसभरात गिरायक किती होतील माहिते का दिवसाचा धंदा होता पंधरा हजार बारा हजार तेरा हजार असा धंदा होता दिवसाचा कस्टमर बघ की आता दहा रू पयनं एवढा होता धंदा कस्टमर किती हुत्यात काय पन्नास रुपयाच कुठे जाऊन बसायचं होयच की फिर तिला
हे आता कसं होणार हाय दहा रुपये देणार टोकन देणार ते टोकन तुला देणार आणि त्यांना तू ग्लास देणार बस विषय संपला म्हणजे टोकन फिरणार लगेच ना ती
होय की तो घेऊन जाणार परत येणार कधी काय फिक्स नाही ना टोकन
कोण घेऊन जाणार?
कस्टमर घेऊन जाणार ते टोक
कुठं घरी का घेऊन जाणार?
अरे तसं नाही तुझ्या लक्षात नाही आलं थांब फोन कट करतो आणि परत करतो थांब.
हा ठीक आहे.